हॅलो.
तोच विषय पुढे चालू ठेवलोय.
हा हो हो.
चालतंय. आजकाल काय झालंय आता आमच्या एक आत्यांचं मुलीचं लग्न होतं ना ओ ताई आमच्या मु घेऊन गेलेलो गावाला, तर त्याला आम्ही ओळख करून दिली की ही आमचे कोण मामा, हे तुझे काका, हे तुझे काकी किंवा ही तुझी चुलतची मावशी. लांबची तेव्हा त्या मुलांना म्हणजे समजतं की, म्हणजे हे आपल्या नात नातेवाईक वगैरे आहे लग्नामध्ये वगैरे कसं आपण ती गावची मुलं कशी मदत वगैरे करतात, इकडे तिकडे पळत म्हणजे असे सहभागी होतात ना लग्नात वगैरे. किंवा लग्नाचा ज्या विधी वगैरे आहेत म्हणजे असं गावदेव वगैरे असतो. किंवा लग्नात विधी वगैरे हळदीचा कार्यक्रम, कार्यक्रम हे कसं आपण मुलांना जर घेऊन नाही गेलो आपण कार्यक्रमाला वगैरे तर मुलांना पण ते समजत नाही ना.
समजत नाही हो बरोबर.
आपण शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न कराय पाहिजे की समाजात मिसळण्याचा. समाजामध्ये, लोकांमध्ये मिसळायचा प्रयत्न कराय पाहिजे. आपण काय करतो. कामाला जातो, दिवसभर कंटाळून येतो. स्वयंपाक वगैरे झाला परत आपण झोपताना हातात मोबाईल घ्यायचा आणि झोपायचं.
मुलांची गोष्टी नाही, काहीच नाही, काहीच नाही. सगळ्या गोष्टी कमी कमी होत जातात.
आपण आजकाल आपल्या नातेवाईकांना, मुलांना सगळ्यांना वेळ द्यायला पाहिजे. त्यांच्याशी बोलाय पाहिजे, संवाद साधायला पाहिजे.
नाही आधीच्या काळात पण बघा ना म्हणजे असं लग्न वगैरे जमवायचं जरी असेल तर सगळी लोक गावाकडे अजूनही आहे बघा, सगळी भावकी एकत्र येणार सगळ्यांच्या असं ओळखीतून स्थळ शोधणार. नंतर सगळेजण लग्न पार पडेपर्यंत सगळे मध्यस्थी करायचे किंवा व्यवस्थित सगळं पार पडेपर्यंत सगळे जबाबदारी घेत होते. पण हल्ली आता असं झालंय ना, की कोणी कोणाची जबाबदारी घ्यायलाच तयार नाहीये.
आजकाल ताई काय झाले माहितेय का? आपल्याकडे ना पैसे भरपूर आहेत. आपण ना लगेच केटर्सवाल्यांना ऑर्डर देतो. सगळ्यांना रेट सगळं आपल्याला आजकाल कनई बाजारात गेल पैसे टाकले की स्टेटस बनवायला स्टेटस लोक येतात, वाढायला येतात, शॉपिंग परत आजकाल तर इव्हेंट मॅनेजमेंट बी करायला येतात. फक्त आपण जायचं आपण फक्त कार्यक्रमाला तिथं उतरतो उपस्थित फक्त राहायचं ती सगळे मॅनेज करतात. त्यांचं मनोरंजन करत ता कोण पाहुणे आले त्यांचे स्वागत करतात. त्यांच्याशी बोलतात, गप्पा म आपल्याला काही करायला लागत नाही आजकाल. हा सगळा प्रॉब्लेम झालाय की फक्त पैशामुळे.
पैशामुळे पण मी
आपण कसं समाजापासून किंवा आपल्या नातेवाईकांपासून पासून कसं लांब होत चाललोय. आपल्या परंप
लांब होत चाललोय. हे ह्याच्यामुळेच होतय, पण तसं जे हे पहिलं होतं गावाकडे लग्न जमवण्यापासून म्हणा तुम्ही ते लग्न पार पडेपर्यंत खरंच तो उत्साह ते एक वेगळं वातावरण
गावाला जर एखादा सण असला ना तर तो लगेच कळतो. कारण त्याच्या तयारी सुरु होते. घरामध्ये सडा सारवण किंवा एखाद्या सामानाचा बाजार वगैरे आणणं. म्हणजे ते लगेच ते सुरू असते ना आपली एक दोन दिवस आधी गावच्या लोकांची तसं शहरामध्ये काय आजकाल सगळं रेडीमेड भेटतं. कधी सण काही काही लोकांना तर कधी सण येेतो आणि कधी जातो ते माहित नसतं त्यामुळं आपण मुलांना पण आपले सण, परंपरा, रूढी हे काही समजत नाही ओ.
समजत नाही, काहीच समजत नाही.
गावाला कसं अस आणि गावची लोकं ना कधी कोणता सण असे टाळत नाही ओ. काही प्रॉब्लेम असेल नाहीत. नाहीतर बाकी सगळे सण, रुढी, परंपरा एव्हाना गावची यात्रा सुद्धा. त्यांची यात्रेच्या आधी महिना बरोबर तयारी चालू असते. यात्रेला बाजार वगैरे करणं किंवा मसाले वगैरे करणं कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं, लहान मुलांना कपडे घ्यायची, ज्वारी, गहू वगैरे भरायचं. पैसे नसेल तरी ती लोक ऍडजस्टमेंट करतात, पण तो उत्सव ती यात्रा, सण साजरा करतात, का तर ते ना दिवाळीला पण त्यांच असंच असतं. पैसे वगैरे नसले ना तरी ते कर्ज काढून पण ते सण वगैरे उत्सव करतात. लहान मुलांना कपडे वगैरे आणतात.
शहरात काय होऊन जातं फनफेअर आले चालले तिकडे खेळायला. शॉपिंग आपली डेली आहेच आहे. मॉलमध्ये चालली इकडं चालले, तिकडं चालले कधीही घेतात. आधी कसं फक्त सणालाच कपडे घ्यायचे, तर ते खुप उत्साह असायचं, घ्यावसं वाटायचं. नवीन ड्रेस घालायची ओढ असायची. आता आजकालच्या मुलांना काहीही वाटत नाही. नवीन ड्रेस म्हणजे असं कुतूहल नाहीये किंवा त्या गोष्टीबद्दल त्यांना काही वाटत नाही. आहे घालायचंय, घालायचंय.
आम्हाला फक्त दिवाळीला आणि यात्रेलाच फक्त दोन वेळाच वर्षातून कपडे भेटायचे.
हा, हा.
आधीमध्ये असे कपडे वगैरे भेटायचे.
कपडेच नाही. आमच्याकडे तर दिवाळी दिवाळी टू दिवाळीच. फक्त कधी कुणी पाहुण्यांकडे गेलो गावाला आणि त्यांनी घेतले तर, फक्त दिवाळीला एवढं व्हायचं आईकडे पण घेतले जायचे. मावशीला म्हणजे माझ्या मावशीला मुलंच आहेत फक्त मुली नाहीयेत. मग ती मुलींना घ्यायची म्हणून मला आणि बहिणीला घ्यायचे. आणि मामाकडे भेटयचे म्हणजे तेव्हा एकदम तीन तीन होऊन जायचे, पण मग वर्षभर परत म्हणायचं नाही की मला ड्रेस घे. एक एकच कपाटामध्ये पूर्ण खानदानाचे कपडे बसत होते. आता प्रत्येकाला सेपरेट कपाट आहेत तरी पुरत नाही.
अहो आजकाल मुलं रोज रोज एक एखादा जर ड्रेस आपण ह्या कार्यक्रमाला घातला ना तर पुढच्या कार्यक्रमाला तो ड्रेस घालत नाहीत. त्यांना अस समजत आणि शक्यतो त्यांना आपण ही आपणच सवय लावलीये. कारण आपण मुलांना एखादी गोष्ट मागितली लगेच आणून देतो. त्यांना म्हणजे अशी कुठल्या गोष्टीची कमतरताच नाही. येव्हाना शाळेत पण त्यामुळे एखाद्या गोष्टीचा त्यांनी हट्ट केला मला कुठं जायचंय किंवा एखादी गोष्ट मला पाहिजे. शेजारच्या मुलानं घेतली मला पण पाहिजे. त्यांना कसं म्हणजे आपण थांबवलं नाही, की नको बाबा आपली आत्ता परिस्थिती नाही किंवा तुला त्याचा काय उपयोग आहे. आता आपण नंतर घेऊया, असं नाहीये ना. मुलांना त्यामुळे कसं आपण जे उपलब्धच करून देतोय ना त्या सुख, सोयी वगैरे त्यामुळे त्यांना स्ट्रगल काय हाय म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किती कष्ट करायला लागतात. तो पैेसा कसा येतो? त्याची जाणीव नाही आणि माणसाला जर परिस्थितीची ती जाणीव नसेल ना तर आपण किती काही केलं तरी त्याचा काही फायदा नाही. जेव्हा माणूस स्वः कमवतो ना स्वतः कष्ट करतो ना त्याला किंमत असते.
खर आहे.
पहिली लोकं कशी आतोनात म्हणजे कष्ट त्यांना ते म्हणजे. त्यांना जाणे
आणि ते दिसायचं ना म्हणजे सपोज आता शेतकरी जरी शेतात काम करतोय ना. आपण स्वतः बघितलंय आपल्या आई वडील कशी कामं करायचे? आपल्याला ते दिसायचं डोळ्यांनी की अरे एवढे उन्हात कामं करतात, अशी कामं करतात. जसं करतात जस क आता आपल्या मुलांना ते काही दिसतच नाही आई वडील स्ट्रगल करतात पण तो त्यांच्याच जवळ राहतो. यांना फक्त पैसा दिसतो बस तेवढाच. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ती एक भावना नाही होत की. त्यांनी एवढं कष्ट करून केलंय आपण पण करायला पाहिजे नाही त्यांना काय फरक नाहीत पडत तुम्ही करताय करताय?
आम्हाला भेटतेय ना बास..
हो..
कस आपण अन्न वगैरे वाया घालवत नाही. कारण आपल्याला माहितीये आहे ते कमवायला किती कष्ट करायला लागत. तस ना भेटतय सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात त्यामुळे त्यांना त्याची किंमत राहिलेली नाहीये. मोबाईल म्हणा कुठल्याही म्हणजे महागडं गाडी म्हणा किंवा काय. पहिल्यांदा ना वगैरे म्हणजे खूप असं कुतुहल एसटीत बस कधी भेटल नाही ओ तर एखाद्या गेलो ना तर पहिल कसे टेम्पो न वगैरे सगळी माणसं न्या असं आप कुठ तरी बाहेर चालोय म्हणजे टेम्पोत वगैरे बसून हे ते. आजकालच्या मुलांना काय आपण स्वतःच घेऊन देतोय गाड्यान घोडे हे तेन त्यामुळे त्यांना
आता आम्ही तर म्हणजे इकडे मावशीकडे होतो सुट्टीला फक्त आईकडे जायचं. मग ते आईकडे गेल्यावर पण मग फक्त एक दिवस बाजार असायच रविवारी आठवडा बाजार. ते पण गावातून एकच टेम्पो सकाळी एकदा निघायचं संध्याकाळी एकदा दिवस भर तिकडे फिरायचं. मग इतकी मजा वाटयची की अरे यांच्यासोबत जायचंय आता आपण पण फिरू. आम्ही हट्टच करून बसायचो की नाही आम्हाला पण यायचय आम्हाला पण बघायचे. फक्त फिरायचो पाईच फिरायचो गाडी नाही एकदा उतरलो त्या स्टॉप, वरून की आपलं आपलं पूर्ण दिवसभर फिरत राहील फिरून परत घरी यायचं, एवढ तरी थकवा येत नव्हता, आजारी पडत नव्हतो. काही नाही आता साध भाज्या घेऊन आलं तरी कंटाळा येत होता अरे काय हे?
अहो एखादां आई एखादं काम आपण जास्त करायचो की एखादं आपल्याला म्हणजे बाजार आहे भजी आणेल, बाजारातून जलेबी आणेल किंवा एखाद्य आईस्क्री क्रीम नावाचा प्रकारच नव्हता म्हणा तेव्हा भजी, जिलेबी, मेवा, शेव असलेच. पदार्थ
ते फक्त आलं तरी ते बर्फाचं ते गारे गारे यायचं बघा ते पूर्ण प्लेन बर्फाच असायचं म्हणजे गोळा पण नव्हवताच गारेगारच असायचं.
तर का नाही असे घरातली शेंगा, ज्वारीे वगैरे किंवा असे देऊन ते घ्यायचो.
हा हो हो हो पहिले तसच असायचं तेल पण असत तेल गावातला तेली माणूस येऊन बसणार मग त्याला ज्वारी, बाजरी वगैरे धान्य द्यायचं मग त्याच्याकडनं तेल घ्यायचं.
हो हो बरोबर आहे, बरोबर आहे कारण पहीला पैसे वगैरे नव्हतेच ना लोक त्यांच्याकडे देवाणघेवाण करायला नाही एवढ त्यामुळे माणसं एकमेकां त्यांना अशी द्यायची आपल्या जरी शेतात पिकल ना तर म्हणजे आपल्या आत्या असेल. किंवा एखादी बहिण वगैरे असेल तर आपले आई वडील सहज म्हणायची ने एखादं पोत शेंगाचं एखादी आजकाल आपण असं कुणाला देतो का हो.
देत पण नाही. हं.
त्यामुळं जिव्हाळा पण कमी झालाय, नातेसंबंधामधलं जिव्हाळा कमी झालाय. किंवा एखाद आजारी असेल किंवा एखाद काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल तर आपली आई वगैरे काकू महिनाभर तिकडं जायची. त्यांना मदत की बाई त्यांच्यात घरामध्ये असं मदतीची वगैरे गरज आहे हे ते आपण आता काय म्हणतो? आपल्याला वेळ नाहीे, शक्य नाही.
वेळ नाहीे, मग मुलांचं काय होईल. घरी कोण बघेल, कसं येऊ नाही शक्य.
त्यात आई वडील जरी आजारी असली ना तरी ती मुलगी जाऊ शकत नाही, त्यांची सेवा करायला. का तर आपल्या घरात म्हणजे असं कोण करू शकत नाही आपल्या घरचं काम वगैरे. हे फक्त कुटुंब पद्धतीमुळं. पहिलं काही टेन्शन नसायचं. आणि मुळे काय झालंय आपण फोनवरच बोलतो. व्हिडिओ कॉल करून बघ त्या ते तिकडे जातच नाहीये. पहिले किती कौतुक वाटायचं आपल्याला बापरे, ते खायला वगैरे घेऊन यायचे. पाहुणे यायचे, त्यांच्यासाठी गोडाधोडाचं जेवण व्हायचं.
हो, हो. हा आणि ते तेवढंच व्हायचं कोणी आलं गेलं तर फक्त
आता पाहुणे आ चहा झाला, नाश्ता करून कधी जाणार? लगेच आप कोण लगेच तिथं तासभर पण थांबत नाहीत.
नाही थांबत हो.
असं झालंय म्हणजे प्रत्येक आजकाल प्रत्येक माणूस आपापल्या संसारात वगैरे व्यस्त झालाय.
व्यस्त झालाय. खरंच आहे त्याच्यामुळे मग ते सगळ्याच गोष्टींचा अभाव होत चाललाय मुलांमध्ये. आणि नाही जे आपण जगलो ते मुलांना जगतायेत.
आपल्याकडं ताई सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आपल्याकडे वेळ नाही एकमेकांना द्यायला. हम्म आणि जे आपण
पहिल्या काळात पैसा नव्हता लोक एकत्र होते. आता पैसा भरपूर आलाय, पण लोक एकत्र नाही आहेत.
हो, हो, हो, हो. चालतंय दहा पॉइंट्स
हो, हो चालेल. ओके हा बास.
ओके, धन्यवाद.